हॅलो!
हॅलो!
हॅलो!
हा बोलकी, मी मस्त आहे बघ, तु?
मी पण मस्त आहे.
हम्म, काय कराल्यास?
काय नाही बसले. तू?
मी पण बसले बघ.
हा, आणि काय चहा वगैरे झाला?
हो झाला ना. तुझा?
हो झा आणि काय?
काही नाही.
कधी येती
आम्ही आता येतो, निवांत पुढच्या महिन्यात वगैरे येते आम्ही.
हम्म
हम्म, आणि काय जॉबच तेन कसं काय काय चालूय?
जॉबचं, काही नाही. हे कार्य अँप चालू केलेय, त्याचं टास्क यायला आलेत तेच करत आहे. घ
हा हा हा हा हा.
हा, आणि बाकी काय घरचे कसे?
काय नाही बघ.
घर, घरातली कशी आहे?
घरातले आहेत मस्त आहेत, मस्त आहेत हम्म.
आणि बाकी, तुझं जॉबचं? जॉबचं आता बाकी हा ह.
मग वार्ताप बघू काय काय होते ते लिंकडेन आणि त्याच्या वर्न चालू आहे सर्चिंग मध्येच मग ते डेटा अनालिसिस चा कोर्स कराले. तेच्यासोबत ते कम्प्लीट झाल्यावर बघायचं.
तू पण चालू केलेच नाही आहे.
हो के. आता ते पहिलं टास्क कम्प्लीट झालंय सेकेंड आलेला आहे. ते कॉलस कॉल्स
हा हा.
हम्.
आणि
आम्ही काय नाही तुझ्या घरचे कसे आहेत.
आहेत बर आहे आहे.
हम हम हम हम.
ये आलीस तर इतलगजीला सेल लागले दोन तीन ठिकाणी
कुत?
रेणूज ला आणि कंगनाला लागला.
हा हा हा हा.
म जाऊन आलीस?
हम्म हम्म हम्म हम्म आले तल त न अरवर हे ज माप तू घरीच टाकतीस काय तेजीकड जातस.
तेजूकडूनच घेऊन येते.
हम्म हम् हम् हम्म हम् म नाही ते आणलय खरं त्याच्यावर माप टाकायला कोण नाही झालंय. जे काकू आहेत त्यांना वेळ मिळला मग तेच विचार मग आता ज्यांच्याकडे ब्लाऊज दिले त्यांच्याकडे बघतो.
आलीस तर घेऊन ये.
हम्म तिकडं आलो तर खरं तिथं कधी येणार असं होते नाही. आता बहुत खोशक
तो आम्ही जमला तर ते जण मी हेला येणार नाही जमळीला
का?
ते झाड लावायचं काहीतरी आवडत तिन झाड दिल्या. मग ते झाड लावायला बोलवल्या.
कधी आहे.
काय अजून सांगितलं नाही तु मग तेव्हा येऊन तुला माप टाकून दिईल वाट.
हम्म चालती कम. होय होय चालतेय तिथन जवळच आहे मग या तेव्हा
ब कि त्या
मग जर ज्या दिवशी येणार आहेस का नाही तेव्हा सांग म्हणजे अजून एक वाटलं तर हे घ्यायला म्हणजे कापड घेऊन ये मग तीन ह्याच्यावर माप टाकायला येते नाही.
हम तू ब्लाऊजचं टाकायलास काय आपलं साध डिझाईन वगैरे बाकीच.
म्हणजे डिझाईनचच करणार आहे.
तू ब्लाऊजच करलास ना डायरेक्ट
होय.
मग आता कुठलं पीस आहेत.
अजून घेतलो नाही म्हणजे आता नाही आता ते आणलेलंच की आपण हेरा प्लेन आणत नाही काय? तसलच आणलं त्यांनी
हम्म हम्म पीस बघतो ग जाणार आहे तेजुकडे गेल तर पीस घेऊन येत
हम्म चालतंय.
करायचं आहे दुसरं काही
हम्म
बघत गेलं तर तू कलर साग मग घेऊन येतं मी
हम्म चालते राणी कलर मध्ये नाही तर सांगतो थांब परत हा ते होते ना सगळीकडं म्हणजे कॉमन हेनी ग्रीन आणि रेड आणल्यात आणि कॉमन असतं. चांगला आहे एकशे दहाचं कापड आहे तेे म्हणजे आपण ते डिझायनर मधन घेतोय.
ब्लाउस शेवून घ्यायसारख आहे ना.
होय होय होय
मग काय चालते कि त्यायावर
हम्म
कुठलं कलर आहे.
रेड आणि ग्रीन
हम्म मग तुला राणी कलर पाहिजे काय?
आता कुठलं कशावर कसं जातय तसं आता लाल जाते सगळीकडं ग्रीन पण जातय आणि आता कुठलं तर कलर बघायचं की हम्म तेच राणीमध्येच असलं तरी चालते ग मग
हम्म बघ तो क मग त्यामध्ये घेतो.
हम्म
तुला सगळ्या साडीवर पण होतंय.
होय तिथंच गेलीस रेडणू मधन तर ते पॅन्ट घे मग तिला सनी पैसे आल्यावरती
कुठलं?
रेनूज मध्ये ग दीडशे
बघतो कि मी पण म्हणजे तुझं द्यायचं आहे की अजून दीडशे रुपये
कुठलं आहे ते मम्मीला दे ते बांगडीच परवाच
हम्म गप बस अससु दे त्यात काय आता एवढं हा गप बस
तू गप बस कपडे वळालात काय तुमची कपडे वळालात काय?
अ दिवस रात्री ठेवायला लागतात. फॅन खाली म्हणून वाळाला आज जरा हो म्हणजे पाऊस एवढा नाहीये थांबून थांबून आहे नाही.
हम्म
मग वारा आहे त्यामूळे पाऊस सोका आला.
हम्म
आता उद्यापसन कमी आहे म्हण बघू आता काय होते.
होय हेनी पण म्हटले चारच दिवस आहे पाऊस मग ना थोडं कमी आहे.
मग ते धुळुपावर पण जेवण करायचंय कि एकदा
हम्म हम्म हम्म
तुला म्हणलो दिदीच्या लग्नाच्या वेळेला मग ते एकदा करायचंय मग ह्या दिदीसनी सांगायच म्हणाले घरातून खीर भात नुसता करून गेलं तरी चालतंय.
हम्म चालते की
ती पन्नास सत्तर लोकांच असं करायचंय ग मग तसं मग ति तर पण चालते खरं तिथं कुठं. सगळ गोळा करत बसतीस आपली.
सगळ झाला पाहिजे.
हम्म मग आपलं आपलं घरातल्या घरात होतय.
हो हो.
मग जायलाेत इथल्या इथ आपल्याला सगळ्यासनी म्हणून म्हणलं. ते आता बघ्या खालच्यानच झालं की म एक दिवस.. ठरवायचं रविवारी आणि मग जायचं.
होय चालते की.
तेच परावाविषयी झाला मम्मीला म्हटलं त्यासनी सांगूया म्हटलं छान करत्यात.
हा हा हा.
म म्हटली बर सांगा त्यांना तिथ चालत. हे करायला खरं परत सगळं सामान घेऊन जावा.
कुठं तिकडं हा आणि काय कमी पडलं तर आणि आवड येणार.
हो तिथे कायु
नाही आज की हम्म
हे का घ्यायला येतय पण लई लोक. कूर जायला लागणार अग आपल्याला स सात लाच जायला पाहिजे.
होय लई लाऊकर जाऊन हम्म.
करायला पाहिजे जेवण.
होय.
म्हणून घरातनच करून ग आप नेलेला परवडत.
बरोबर होय.
आता पप्पा पाच करल्यात आता उद्या. आज एक जऊन आलं दोन काय तीन झालं ज आता.
काय पाच रविवार वय
पाच रविवार मग ते झालं की पाचवी वार नाहीतच्या वला करायचं
हम्म चालतय की.
हम्म तेच बघू आता काय काय होते आणि
ठीकय मम्मी गेले पण आहे.
मग मी गेलेज.
हम्म हम्म हम् हम्. नाही गेल्यात की म्हणजे हॉस्टेलला पोर असत नाही तेवढं दहा पंधरा जण- मग त्याच करून येत लवकरच य सकाळी पण सववाध आला म्हणजे आल ते. मग आता पण जाऊन सहा सहा वासापर्यंत येत.
हम्म.
हम्म.
तेच गेल्या मम्मी आज जातो म्हणा काल दाखवून आणल्यावर मग आज जातो म्हणा आली. हे इन्फेक्शन झाले म्हटलं.
हा हा हा हा.
हम्म बघ आता कवर होते काय म्हणजे पाच दिवसा गोळ्या दिल्या आणि परत जाय सण मन. तिला खरं गोळच.
नारळ पाणी पेलावायच ज्यादा.
अं ते तर पहिला भीच नाही त सण म्हणजे. तिला पित्त व्यायला आली त्या गोळ्यांच्या
मग पित्ताची गोळी खायचीच की पहिला त्यांना डॉक्
अ गी त्या्याकर हाय पॉवरची असली. की हे होतंय का जरा मग दुधासोबत घेत पण नाही दुधासोबत घ्यायचं की आता.
होय पहिला पहिला तसच होतं माझ तर एक गोळी ती पाचशे एम जीची. पित्ताची गोळी पंच्याहत्तर एम, जी ची असली आहेत
म हाय पॉवरचेच लागते बा पित्ताच्या गो
हम्म, मग काय, भास होतय आता बघू आता उद्या परवा होईल.
तू कधी जाणार हाईस आता?
तेच की आता उद्या होईल वाटलं, वाटलं तर अ उद्या सहा तारीख हा सोडून पाच दिवस होतय औषध म उद्या होतय मग, मग बुधवारी जायचं
हा हा
कुंतलगिरी ला जाऊन आलीस का नाहीस?
काय?
कुंतलगिरीला गं ते महाराजांचा सल्ले मसाला नाही काय.
अजून किती दि हम्म होय मम्मीला तेच म्हणालतो कस बिन पाण्याचं राहत्यात म्हणून.
हम्म
आणि आपल्याला एक दिवस होत
होतं नाही, एक तासात पाणी किती वेळा प्यायला लागतय बघ
हम्म होय, जाईना सोड या हावेन पण पाणी पण नको वाट
नाही बाई काल रातं तु मला तसं झालं जेवलो काल का परवा दिवशी. आणि नुसता पाण्याचच हे व्हाय लागलं म्हणजे नुसता पाणी तीन, तीन साडेतीन ग्लास पाणीच
ह अगं पाणी पण नको वाटलंय मला तोंडात धरायला एवढं गार वाट लय, लई हवा वारं तर एवढं सुट्टालंय आमच्या इथं
होय वार सुटाय लागलंय.
मम्मी अन पप्पा तर रोज पाऊस. हम्म, आता चालू झाला संध्याकाळ चालू होतोय पप्पा मग मी यायच्या टायमिंगला आता फोर व्हीलरच घेऊन चाल्यात.
हम्म हम् हम् बर केल्यात मी वरचा दरवाजा उघडा होय आमचं वरच भिजतय ग दरवाज मग ते हे करायला लागतय बंद करायला मगाशी उघडलेलो जरा वार येऊ दे म्हणून कपडे वरतीच घातलोय. तेच वरती घातलोय वाळत्यात आत्ता.
फॅन लावून ठेवायचं वरच एक
हम्म
नाही तर जिथं तुम्ही झोपतासा तिथं घेऊन यायचं रात तन घालायच. लावत नाहीसा
नाही हेना चालतच नाही थंडी वाजत्या पूर्णच बंद करत्यात. लागतय थंडी अग इकडे शेत असल्यामुळे थंडी हाय नई ह त्यामुळे काय गरजच नसतेय थंडी वाजतंय बाई आणी पांग रून घेऊन झोपतो.
मी तीनवर पॅन ठेवतोय आणि पांगरून घेऊन झोपतोय
लई शाणी हायस तु जोरात पॅन लावतीस मी यांना म्हंटलो तुम्ही तिथं असतासा तुम्ही झोपलाच नसतासा मी म्हटलं बाई घेऊन झोपला असता, नाही मला नाही नाही मला चालतय फॅन तुला माहित आहे मला लागते फॅन
हहं हं
होत आता ह्यांच्यामुळेच फॅन कमी, नाहीतर फॅन असतय माझ.
नाहीतर मग बारीक केल असतो मी मला काय माहिती तुला चालते म्हणून मी चालू ठेवलेल.
नाही बाई मला चालतेच गे फ्यांचं माझं काही नाही त्यांनाच. त्यांना चालत नाही फॅन वाटतं. असं आज नुसत बोलून तिथं कामावरून बाहेर बसलो आता काम आवर त्यांना घाम येणारच ग आणि हेनी बसलेली जेवून आणि फॅन लावल्यावर यांनी उठून चाललेत की म्हटलं बंद करतो. तेवढं पण फॅन चालत नाही त्यांना. त्याने बिना फॅच झोपत होती उन्हाळ्यात पण तिकड
मग टेबल फॅन घेन तुझ्या पुरत वारं यायचं त्यासनी झोपा म्हणायचं.
हाय टेबल फॅन पण मी तेच जवळ जाऊन झोपतो लागलं तर लावतो.
होय हम्म बरं पडतय ते.
हम्म.
चालतय.
मम्मीला सांग की सोनू जरा जास्त झालं का नी सांगायला हा. हा हा ठिक ये.